हॅलो. हा ताई बोला हो हो. येतो ना आवाज? हम्म पूर्ण रेंज मध्येच येऊन बसली मग मी आता. आ नक न म कल जा. जातो ना असच. हम्.
आला काही प्रॉब्लेम नाही.
हो तुमचं आईजवळ पण आमचं नाही नाव आम्हाला वे नसती ना. हम्म मग ना हॉल मध्ये फुल रेंज असते मग हॉल मध्येच बसते. हा बर झाला चहा पाणी झाला? हो.
ऊन किती पडतय वो.
अजून पण उन्हाळा कठीण आहे.
थोडा आणि मग म्हटलं काय चहा प्यायचं आता लिंबू पाणी करते.
हम्म हम्म. हो घ्या घ्या. आव कस आज फोन ना घरीच ठेवला होता पोरी घरी होत्या ना आमच्या घरच्या हम त्याच्यामुळे फोन नेला नव्हता मी तिकडे घरीच ठेवला होता. मी आल्यावर बघितला तुमचा कॉल पण म्हटलं नंतर करू असं.
म्हणजे तुम्ही कापर्यावरच्या करता का पोळ्या?
पोळ्या नाही, पुऱ्या पुऱ्या.
म्हणजे अच्छा ऑर्डर घेता का?
अव आमच्या घरचं लग्न आहे ना त्या पुऱ्या होत्या.
अच्छा असं आहे का?
मग गर्दी बायका होत्या ना खूप म म्हटलं गर्दीत नको न्यायला फोन मग मी फोन घरीच ठेवला. फोन नेलाच नव्हता हम्.
झालं मग पूर्णाच्या पोळ्या आंब्याचा रस
सगळंच झालं
अधिक मास
मास धोंडा
हम्म
हा तुम्ही पण करता का अधिक मासाच
हो मग
हं
हम्म वाणी लावतो ना बाचच्यानला
हो ना
हो
हम्म
भाच्यांना जावई असले तर जावाईना
तीन वर्ष केला होता भाच्या्यांचाच केला होता आणि काहीचे नवीन लग्न झाले होती
हम्म हम्म
मग या वर्षी काही भाचाना नाही सांगितलं नंदात बोलवल्या
हो
हम्म
मग काय दि देता मग तुम्ही वस्तू
ह वस्तू काय होती तंब्याचे ग्लास दिले
हो का आम्ही पण
हम्म, तीच घ्यावा लागते नाव मग
ते सोनं पण देता म्हणे, चांदी, सोनं
किती महाग ते आपल्याला परवडल का?
नाही परवडणार आणि एक पहायचा आहे का एकाला परवडल चार, पाच भाचे राहतील तर मग मामाच दिवाळ निघून जाईल.
हो ना म, तेच ना
हम्म म, आता गणेशोत्सव येईल? वट सावित्री कीती बारकेची
वटसावित्री ना, बहुतेक मी असं चालू चालूच बघितलं होतं, त्या दिवशी मला असं वाटतंय, सव्वीस तारखेला आहे असं वाटतंय.
अच्छा, असं हाय का?
परत मला बघावं लागेल
एकाच दिवसाचा घेता का तो उपास, का दोन तीन, दोन दिवसाचा
नाही हो एकचं, सकाळी का दरा पकडायचा, संध्याकाळी सोडून द्यायचा
आम्ही दुपारीच सोडतो बाई
दुपारी सोडता
हो, पूजा करून आले का
हा तरी चालतं वो, दुपारी पूजा करून आलं तरी
हा, इकडे तशीच प्रथा आहे ना?
नाही, आमच्याइकडं कसं ते, दिवसभर धरावाज लागतं
दिवसभर धरता का, म्हणजे मग रात्री काही नाही खात ना, दुपारी जेवण करून, मग रात्री नाही जेवण करत
हा, हा, हा, नाही आम्ही कसं, म्हणजे असं दिवसभर पकडतो त्या खिचडी पण खातो आम्ही. कारण ती पौर्णिमाच असती ना. पौर्णिमाच आहे ना ती, खिचडी चालते, हो मग आपली असे साधी पौर्णिमा असती ना, तशीच पौर्णिमा आहे ना ही
नाही, हो इथं, आमच्याकडे नाही करत खिचडी वगैरे
नाय
नाही, आंबाच्या रस, कापऱ्याच्या पोळ्या पूरणाच्या
हम्म
ह्, दयाम मटी, भात, भजे, वडे, पापड सगळं एवढं करता जेवण, हो आणि त्या आंब्याचा सीजन असतो ना म आता खोळ वगैरे मग आंब्या आंब्याचेच बरली जाते.
हा
हो, इकडे नाही करत खिचडी वगैरे ह
हो किती अहो खिचडी कोणती खिचडी, आपली ही साबुदाना खिचडी
आच्छा
ते उपास धरतो ना आपण दिवसभर, हा साबुदाणा खिचडी
अरे देवा, मला वाटलं ती तांदुळाची तेच म्हणते एवढा सण आहे आणि तांदूळाची खिचडी कसं?
आणि मग ये रात्री उपवास सोडायला मग करता ना कोणी, कोणी पूर्णाच्या पोळ्या, रस
अ, हो, म उपास नाही का? एकट
हा जीवावर येत ना, त काय, डाळ भातच करते मग.
हो, का?
नाही ना हो, ते कुठे जात मग हम्म.
इकडे मग दुपारीच सोडून घेता. म्हणून रात्री कंटाळा येतो ना, स्वयंपाकाचा मग!
हम्म
एकटं राहिलं तर, मग सगळं पुरत. ते रात्री उशीर होतो मग, जेवणाला पण ते भांडे मग ते आवरा असल
म आज क्लास नव्हता का तुम्हाला?
होता राव अकरा वाजेचा
आज अकरा वाजता. हा हा मग नंतर काय केलं? कॉल केला का?
नाही ना मग नंतर, माझ अर्धा स्वयंपाक बाकी होता.
हा.
म स्वयंपाक केला, जेवण वगैरे केले, दोन अडीच वाजून गेले. हा म अर्धा, एक, तास मग थोडे काम वगैरे आवरले घरातले थोडं बसली मग तीन, साडेतीन, पासून सुरुवात केली कॉल करायची. पहिला कॉल तुम्हालाच केला, म्हटलं यांना लावून बघू यांचा आलाता काल पण काय उचलला नाही तुम्ही, मग मी दुसरीकडे केले. हा, हा मग लागली ना.
मग किती कॉल झाले आता?
आहो काल ते काही नेटचेच प्रॉब्लेम होता. म्हणून नाही होत होते. माझे नाही झाले ना पूर्ण, पाच पूर्ण नाही झाले ना.
काय नाही हळूहळू करायची.
हो ना, हो ना,
मला ना तरी बर का वाटलं? होत म्हटलं तुमचा मला कॉल आलाच नाही, म्हटलं नक्की करत नाही, ते काय माहिती म्हणून मी करून बघितलं तुम्हाला कॉल, तर नव्हच करत तुम्ही.
नाही, ते मॅडमांचा मेसेज येत होता. पण कस आहे, हा मुलगाना मोबाईलच नाही सोडत होता. बॅलन्स राहिला का? दिवसभर मगबायरस नाही सोडत बस, हा मग मी रागात ना दोन, एक, दिवस टाकलच नाही. म्हंटलं हा अजिबात डत नाही मग ते, तुमचा कॉल आला. म्हटलं चला आता जाऊ द्या, याला ब रागवेल म्हटलं थोडंच. ह मग ऐकून घेईल म्हटलं हा, मग त्या दिवशी त्याला रागवली. मकच बॅलन्स केला मग आता कॉलेज सुरू झाली का, मग नाही काही.
हा.
हा मग तो मोबाईल पण घेऊन जातो बाहेर, मित्रांसोबत जातो तर. मग आपले सगळे काम आटकून जातात ना मग. हो मग आता दहावी झाली, आता अकरावी ला ऍडमिशन आहे.
ह मग त्याला न्यू फोन घेऊन द्या ना, हो त्याला गरच आता.
त्याला घेऊन घेईल ना, कॉलेज पण नाही चालू झाली अजून.
हा पण आता गरज आहे असं.
हो ना घेईल त्याला.
हम्म.
थोडं उशिर
नाही आमच्या संचित कडे पण द दहावी होईपर्यंत ना, त्याला फोन नव्हता घेऊन दिला. त्याला टू व्हीलर, टू व्हीलर, सुद्धा चालवता येत नव्हते. मग दहावी नंतरच जे काय करायचं ते म दवीज नंतरच त्याला फोन घेऊन दिला
हा दिदीला तर डिप्लोमा झाला तेव्हा घेतला होता मी या हो फारमसी दोन वर्षाचा केला फार्मसीचा आणि म नंतर बी के करून घेतलं बी फारम हो म्हटलं या यालाही दिलं ना नाहीई ते काही हरकत नाही मुलांचे पण मग ते किती वाजेपर्यंत बाहेर राहतात मोबाईल चांगला पण हे एन वाईट पण हे
तो तर आहेच ते खरंच
त्यामुळे हा एक इतकासम माझे सगळं लक्ष असतं मग कुठे फोन करतो काय करतो सगळं
आणि मग जर तो जर बाहेर घेऊन गेला तर मग तुमचं काम राहून जाईल नाव
म्हणूनच मी बॅलन्स नही करत होती मोबाईला हाच विषय होता बाडवांचा कधीच मेसेज येत होता काग चालू करना काग चालू करना फॉर्म भरणा म म्हटलं दुसऱ्या दिवशी रात्री केलं मग मी मग त्यांनी लागले सकाळी होऊन गेले मग टास
हम्म
हो आणि माझे ट्रान्स्क्रिप्शन चे चालू होते ना ओ ताई
हो ना
साडेतीनशे केले मी तुमचे झाले काय ट्रान्स्क्रिप्शन
म आ नवीनच ना नाही तिने केलं मी बरं का
दोघं चालू ना मग मी ट्रान्स्क्रपशन
हा करल आता नेमकी लग्नाची धावपळी ना ओ
कोणाच लग्न हे
चुलत नन्देच हे हो ना मग त्याच्यामुळे ते गडबडे आहे ना मग म्हंटलं हेच करून घेऊ.
हम्म हा. काय हरकत नाही म्हणजे एवढं झालं तेवढं काय करणार म
आं
जेवढं झालं तेवढं मग काय करणार.
करणारे मग जवढं जमेल तेवढं करती
हो ना हे पण चांगलंय आपलं जाऊद्या काय करता
हो ते पण चांगलं आहे आणि हे पण चांगलं आहे ते पण करायचंय मला पण आता फोनच पूर्ण करून घेते टास्क. आणि मग ते करते करते म्हणजे तो पण लग्न पण होऊन जाईल.
हो ना
दोन तीन दिवसात मग
हो काय तारीख धरलेली.
एकोनावीस तारीख हे
हो का ह्या महिन्यात लग्न होते
मग आता धोंडा संपल्यावर धोंडा आपल्यावरच ना तिला म आता धोंडा संपला आणि म आता लग्नच चालू झाले ना.
जुलै पर्यंत असतील का.
आयकाना ताई माझे अ. ह म्हणजे मी तर संपत तुम्ही करता का तिकडनं का मीच करू परत
नाही मी करेन ना तुम्हाला
करा लगेच च
हो चालेल.
ह ह ह